हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो बैसहा की
हो बेस ह तू बेस की
हो आमही तू बेस काय कर का
काय नाही खाली सहाब कुम्ही
हा काही नाही आता काम झालो घटा खावाचा आहेय का
ह हा
अच काच पळवा
आमच्या पत्तागोबी
पता गोबी का हमी दार दारणा ह भेदलेच्या बनवत
हा हा
हम्म हम्म काय करतामारी
का नाही अ स चु टी व जाग
हो का हो नाही आतास काम झालं टी व्ही देखू कि म्हणा लावलं
त देेक्टासरेलो
हो सिरयल दखत सिनेमाल देखत शोस दखत तुम्ही देखता किमारी
हा ममही तेला सिरिएल नाही देखू पण सिनेमाख गाखतू
हा हा
तुम्हाला थिएटर जव राहतय काी
ह हो हा म पकायला मझ स वॉकिंग डिस्टन्स मध्ये राहत येत. कोणता सिनेमा परल्याय समधी जातात पण आम्ही नाही जाऊ.
जवर आला कोणाला जाऊसयलागे
हम्म तेच.
जबर कोनाई जाद दूर रलास जातात कोणी
जेवसू लागते.
हम.
त्याने काय म्हंटलं. या टेम्पल्स हवं काय हवं. आता सपोज शिवडीच्या वेमला वाडा आहे त्या ती त्याची राहली त्या आले कामन गुडी म्हणवते. अ गेला जाऊस लागत नाहीच काही नाही. रोज सोमवार सोमवार काही तही जाऊस पण आद ममी दूरची म दोन सरले एक बर सराले एक बर म्हण पक्कका आम्ही जेवाला देततो. चहलेद नारमल ग बोर्मोन उनाई नाही आहे जाात
अ रोज घरा पकलाच राहते कावट त्याला काय नाही म्हणवे हेच दुसरा हा म दूर न यत काबटीमे उ स्पेशल मनाव म्हन
हम्म त्यासाठी सपरेट कारच बुक करणं टाटो मॅगच बुक करणं नाही बस सुलनावता जन.
हो तुम्ही गेला की किती वार गेला तुम्ही.
हमीशला आलय हो अस सला सला जातो दोन सलाला एक बारतो त्यास त जातो शिर्डी बी जातो.
होके. आता येन व बनता आ क वेमला वाडा म्हध्ये यादी होग
हो ते म्हणता त आणि शिर्डी का बी बेस खोला होता शिर्डी आला का तुम्ही
हमही लहान राहतने गेलो आता दहा बारा सला होते आता इनी गम्मत करलागत. खरा पड्या त न नाही जम एकार ज आ कता आता
हो जेवण बी घालतात वागच्या नाला.
हो ते गंमत राहत किती माइंड पीसफुल राह ठाव कि त्या देखल्या गंमत राहते पण ट्रेन जर्नी दोन रोज पडते जना. घरी आला ट्रेनचस तिपत राहते.
तुम्ही महाराष्ट्राला दूर राहता का.
हो फुल्ल दूर राहतो आम्ही आम्हाला दोन रोज पडते जेवा्हाला
हो का जवाला दोन रोज का.
अ जवा्हाला दोन रोज येव्हा दोन रोजू ट्रेन जर्नी दोन रोज म ट्रेन ममध्ये बस बस बसू पायस उ असत अ ते जर्नी स एक कष्टम आता
हम्म हम्म. त्याथे गेला पाहि देवात बाबाच दर्शन करत आणि. अ या गुलाबच्या फुलं राहतात ना्या.
हो.
हम्म गुलाब फुलं गंमत वासत्या अब्ज्याचे फवान.
थ त हार देता देखा वा मस्त रहते त हार. देतात गंमत म्हला गंमत राहते. त स्टेशनस सुग बोर आहे फुलाना हाकून गमत राहतात वेटिंग हाल् सुग असे गमत राहतात मलचडी
हो.
गेला येवस नैलागे आत सिर आो ऊर घे ख हवा घेवाचे हर संबंधीश नाही. चेपळ गाजू कमल याय गम द रहद
अकाताच व काचार का?
हो मस्त राहते
हम् तर ते जेवण घालत तू सम जा्या ना आल्यात पण काय मणा म्हटल्या अ वेस्ट नाही करावं म्हणजेने किती खावावा कि तिथला खावावा
ह उस काही नाही करावा क बडा मोठा हॉल राहते मलि मोठा हॉल राहते. सट एकदम दहा दहा इ दधनेन टपा टपपा टपपा टप घलत राह घलत राहद वाढडी. तर राहतात
पिलता झााय तर राहतात पिलता खळता राहतात घाट भाकररी काय भाकरी खात तिकडे जास्त.
तिकडं तवर नाही मिळत. मला जाणे तिकड
हम्म
ओनली गव्वास भडतात काबटी पूरा चपाातनेच कात इकड महाराष्ट्र पूरा. रचार होले म्हणग समंदी पाातील राधून घेतात पण हमाच्याने घटा कोण नाही राधून घेत सगळ
हम्म हो मला तांदूळ घटात तेवढं नाही खात असतय पूरा स चपातीला खातातच
तहाडे हमची काय क यायची तांदूळले तिकड विकत तहा गोदमालू आणून घेतात. तिकड
ूर्व मला काहितीत
भारी डिस्टर्बन्स येते तुम्हा म्हचून हो.
का आत्ता
हा आतास ओके
हम हम
आ ते गेल्या आता येवसूनयला ग आता शिर्डीला गेल्या मनमाड मड राहते ती ट्रेन उतरवते
मनमडगाव
अं ते हक् च साई बाबा देखलाचस मना होते अस पारनावा जगण अ अस म्हण
त्यांनी त होय आणि तिकडे मतम पूर आखखे राहतच ना देऊ को समदल आहे कासिगार पाया म्हण पनी वाच ए त कुंड्यातन घटर न विस्तम आणि जरता आणि
हा पण्याकंडीव वलीगचना
हा आणि समद्या नहायला घाटा देण कुत्रा नहायला घाटा घालण
अ व्याधी राहाले नयम करते
हो याच्या नाचे विग्रह आल पूरकहात होत
हो मस्त राहतो ते ते
हम्म तुम्ही किती वार गेला मारी ह का अ हॅलो तुम्ही किती बार गेला
आम् दोन बार गेलो
दोन बार गेला का
तुम्ही गेला की
हो आम्ही तीन बार गेलो आत्ता नव् होल्या पाईने एक बार जवा हो म देताव
हा हा हम्ही जवावास म्हणा दिखत आव
हो का तेतीच्या आणि इकडे आध्रा मनी तिरुपती राहते ना तेथ भी झोड राहते का ना ते नाही जेवा तेथे बी जेवावा
ते हम्ही नाही जवा एक बार लहानपासूनही एक बार सुड नाही जवा तिे
हम्म आम्ही देखावा म्हन म्हणून देत पण देव वर बोलवते का नाही माहि
हो ते तेही मस्त मेट राहतात का ना तेमेटल आता वेग राहत पण दर्शन ला इरवई नल गंल मुपई आर गटल होते आता आमच्या पेशन्सचा देखते आता देवता
हम् चार पाच हजार मे राहतात. कतिदन अं दाखवत राहते पास पास पास खालत उत्रच राहतात त्यां चार चार हजार वोर वेगळाच राहत हो म्हणा बोडू अखख्या लिहून राहत होते ते
ह हो का ना गमात होळ कांत तिरपती तिरूपती लड्डू ह गंमत फेमस भारी
हम आणि तिकडे केरलाकडे गेल्या काळी आईप्पा फेमस
हो कार्तिक मास मध्ये भारी मंद घालतात आता मलल
हो चाळीस दिन घालून राहत होत का
चाळीस एक
हम्म फर्ट वान डेज घालून तेे बी घ च त रबला घटराात अर अणम अंत सग अका फेमस इकडे
हो संमधी आता रीलल्स मल्या हास येतात
हम्म तिकडे जाण जू खू दूर पडते का आमची तई गेली तर
हो तिकडेही दोन दोन रोज पडते.
हम
मस्त कष्ट पणे आता जवाब आता इष्टम मलेे
हो आणि वाचन राहाल इला ज जे देखा आवाना आमारी चाट हमची मममी ॅडी जेवन काशमीर कन्याकुमारी आख देखला
हो की बेसोय पूर देखलात म्हल्या
हम्म हे कावा मारी
हो दे कावा लाईफ मध्ये एक बारता प पुरे प्लेसेस तिला इंडिया म तिल्या बे तला गमतल्या प्लेसला आहात म्हण एक बार तर हिंडावा लाईफ मध्ये
हम्म त्या वचता मस्त
हो
हम् का नाही कोणता कोणत दे काचा हात मारी तुम्ही
हम्म नन अरुणाचलम गेलागतन
हा
आं
हो ते पिसई
हा
आमच्या लेकरू येऊन ती बोलत आहेई
हा हा नाही बोला आवा तस याद
ह
त सग माॅ सगडं बोल म्हणते एवढं म्हणजे
हो हो का जेवला मर तुम्ही
आं
जेवला की
आता जेवावा आता आठवतात ना जेव तू आता हम
अ ह हमही बी जेव वा आता कोण खबर जता म भेदड्याच्या म्हणल्या की
इ आता कर लागे सकार कर लागे
आता करलो सकाारी ाल करलो
ह हा
त म एने कवर जता माझ शिडडीले
अे कावाता सरे आता हम् हमही खातू आता
हा सर
ह सर बाय
हा बार